हॅलो हां बोला ना.
हा काय करताय?
काही नाही बसलोय.
हॅलो हा येतोय आवाज?
हो येतो मी काय म्हणत होते, आमच्या इडकच खूपच पाणी कमी आहे. त्यामुळे जनावरांना पण पाणी हा हा.
आपणच पाण्याची आपणच म्हणजे असं पाणी वाचवत नाही ना आपल्याला सहज प्यायला मिळतं. आधी आपल्याला शाळेत काय शिक
हॅलो.